हम्.
काय मागालस बदीकडे
बर््डे गिफ्ट
तेच बड्डे गिफ्ट काय?
वाॉच
हा हा तर ऑनलाईन बघाली या
नाही नाही तर टीव्ही मध्ये दिसलं ग मी तिला पाठवलेलो कोल्हापूरमध्ये त्याच प्राईज बघ म्हण ना मग पंधराशे होत मग मला सांगतील. की से तुलाहिजे तसं तिथ घाटल्या टी्हीतणून मला घेऊन देखी म्हटलो बड्डे गिफ्टट मला काय द्याय नाहीस.
हा.
हम् दित्या तुला म्हणत्या दोन तीन हजाराच रुप म्हणून हॅलो. हॅलो. हॅलो. हद इ नागु हॅलो.